हॅलो! हा माझी वईस येते तुला.
होय तुझी वईच यायला माझी माझी!
हा हा तुझी.
हा हा तुझी पण काय परत होते काही नाही. बघ ब
मी मी पण फिरत होते जरा बाहेर कंटाळ आल्याला काय असं म्हणजे असं चटपटीत काय तर गोड खाऊ वाटलेय खरं काय करायचं आता एवढ्या उन्हात बाहेर पण जाऊ शकत नाही.
अच्छा असा आहे ब मग तुला कुठली रेसिपी पाहिजे का?
काय तू.. सांगशील ती करून खाईल मी घरात अशी मला एवढी भूक लागली.
ठीक आहे मग तुझ्याकडं आता पावभाजी या फिर सँडविच दोन्ही मधून एक सांग.
अह च..
चटपटीच पण सड पाहिजे तर सँडविच सडविच.. सांगू काय?
हा सां..
बर मग ठीक आहे बघ सँडविच मध्ये जर पहिलं तर तुला ब्रेड पाहिजे. ह ना आता ते पण स्क्र म स्क्र ना ते बेड.. . तर सँडविच सा पहिलं तर बटाटे तने आहे ना कुकरमध्ये लाव कुकरमध्ये तुम्हाला आ.. र तुम्ही किती मेंबर् तेवढे बटाटे घे क्नटिटी आणि ते कुक.. चार आहे मग पाच घे. बरोबर पाच नाही तर सहा गे होय सहा गे.
ठीक. चालेल म्हणजे अरे म्हणजे त्याला स्मॅश करायचं काय कट करायचं काय करायचं स्मॅश करून करायचं.
कुक हा स्मॅश करून करायचा आहे हो.
अच्छा ठीक आहे ठीक आहे बोल बोल बोल. बोला!
मग! मग आता तिला बटेटोला शिट्टी मार ठीक आहे चार सिटी दे नाही तर पाच दे अगर क्टिटी हा सिटी मतलब सिटी दे कुकर मध्ये सिटी दे हा मग नंतर काय कर अ आता त्याला काय करायचं त्याची सब्जी आपल्याला प्रिपेअर करायची मग काय कराय पॅन घे त्याच्या मध्ये रा तेल टाक नाही तर बटर टाक बरोबर
अ ठीक आहे पण आपण घी मध्ये केलं तर चालणार नाही तुपामध्ये तर केलं चालणार नाही
तूप मध्ये हा ते पण चालणार सगळ्यांपेक्षा बेस्ट बघ
हा ठीक आहे मग म्हणजे कस बटर म्हणजे नाही आहे म्हणून विचारलं तूप मध्ये केलं तर ले का
हां मग तूप घे तूप टाक राई जिरे ट टिन टाक बरोबर नंतर ते मॅश कर ते बटटोला मॅश करून त्याच्यामध्ये टाक आता स्यसस मध्ये या की मस् त
ब्राउन ब्रेड आहे बघ ब्राऊन ब्रेडच काय तर सांग ब्राऊन ब्रेड मध्ये बनवते आणि खाऊन घेते कपचूप
अच्छा त पण तो ब्राऊन ब्रेड मध्ये आता ते मला तेवढी आयडिया नाही आहे आयडिया नाही आहे मग ते ब्राऊन ब्रेड असं गोल असते काय चपटे असते नाही नाही आपलं रेग्युलर शेप जस असते शेप असते ब्राउ मग तसं प तेच पण सँडविच करू शकतेस की आता बॅटरत तो मश मॅश करून त्याच्यामध्ये मसाला टाकून लावून ते पण तू खाऊ शकतेस की
त्याला काही नॉर्मली सीजलिंग करून पण खाऊ शकते खर त्याला चटपटीत खय तर सांग म्हणजे त पकोड टाप्स पकोडा टाईप्स बनवलं तर ते कडू लागत यार कारण की ब्राऊन ब्रेड आहे ना ला मग त्या कस सच
सडविच नाही तर गल नाही त्याला रोस्ट खयला पाहिजे मग काय राता बघ. पहिल्या तर सब्जी ऐकून घ मसाल्यामध्ये आता तुला साखर मीठ ते टाक नंतर गरम मसाला लाल मिरचीचा पावडर हळदीन टाकून मिक्स कर बरोबर. झालं ते आता कोथंबीर टाकवरती कोथिंबीर कट करून आता टाकली झालं. मग नंतर काय करा. ब्रेड म पण तुला कायत चटपटी पाहिजे तर काय कर म का माखण.
वाईट बट.
हां व्हाईट बटर. मग ते घे आणि त्याच्यामध्ये आहे ना आता त्याला मेल्ट कर मेल्ट करून त्याच्यामध्ये लाल मिरच पावडर थोडासा चाट मसाला आणि मिठा
हम्म.
टाकून ते ब्रेड ला कस आपण नॉर्मल फ्राय करतो तेलमध्ये
हा.
ते लावून व्हाईट बटर लावून फ्राय कर.
हम्म.
बरोबर असं फ्राय केलीच ना तर तेच ते पण असं तिखट चटपटीत वाटते. आता त्या काय स गन च सब्जी अस ते प्रिपेअर केलेच ना बटेटोची तेलाव
ती बटाट्याची सब्जी तर सांग.
टेस्ट तर सांगितलं मी तुला ते बटेटोला मॅश कर एक पॅन घे त्याच्यामध्ये जिरं ते
अच्छा अच्छा हा हा हा.
तेच तुला लावायच त्याच्यामध्ये ब्रेड ला लावायच. नाही नाही नाही त्याची सब्जी तयार कर आणि ते ब्रेडच आता मी म्हणले ना नुसतं फ्राय. कराय ते व्हाईट बटर बरोबर फ्राय करून नंतर फ्राय करून झाल्यानंतर त्या जबर ग्रीन चटणी काय पण कॅचप तुला काय पण पाजे तस ते लाव लावून नंतर सब्जी लाव. सब्जी लावलीस की आता ते अ त्याच्यावरती ना लिंबू पीळ. लिंबू लय छान चटपट होईल बघ ते,
आणि घरातन हच भाजी पण आहे म्हणजे भाजी म्हणते हे आहेच बॅटर पण आहे फ्रीज मध्ये ठेवलेलं बेसनच आणि त्याच्यातन साईड लाच मम्मीन कांदा आणि टमॅटो चिरून ते ठेवल्या. त्याच पण काय तर सांग म्हणजे पकोडा वगैरे तुला माहित असेल तर पकोडा
तर मला माहत नाही हां बट ते कांद्याचा पकोडा असत बघ आता ते ते आटा घे पहिला तर त्याच्यामध्ये जरा असा तेल नाही तर पाणी पण टाक. ते आता अरे पकोडा मध्ये टाकतात ना क्रश करून हाताना सोडा नाही ग वोवा टाक. हा वोवा टाक आणि सोडा पण टाकू शकते जास्तीत जास्त तर सोडा नाही खायचा कारण की आपलं पोट साठी हेल्दी नाही आहे बरोबर.
अच्छा ठीक आहे.
फुगणारेच बरोबर तर कशाला सोडा टाकायचा.
क्रिस्पीनेस किंवा ते क्रंचीनेस येण्यासाठी थोडा थोडा तर टाकायलाच.
सोडा अगर तुला क्रंची तन पाहिजे तर त्याच्यामध्ये तु कॉर्नफ्लॉवर टाक सॉरी राईस राईस ते येते ना का म्हणतात राईस फ्लॉर ते टाक नाही ते कॉर्नफ्लॉवर टाक कॉर्नफ्लॉवर ते घट्ट होते क्रिस्पी होते.
मला क्रिस्पी खायचंय क्रिस्पी एकदम अस क्रंच व्हायला पाहिजे का त्याला मी ह्याच्यात हे करून टाकू शकते ते आपलं केलॉगस येत म ते केलॉग
हा बरोबर
केलॉक्स यूज करून ते बॅटर मध्ये करून ते टाकू शकते काय!
होय मग ते पण तसं पण करू शकतेस तू
हम मग तसच केलेलं बरंय आणि हिरवी चटणी सांग तुझी पद्धतीची
हिरवी चटणी बघ सोपी आहे पहिलं तर आता मला एक पद्धत माहिती ती सांगू का हा सांग ना
हा तर ती पद्धत म्हणजे आमच्यात कसं करताय की चटणी अ शेंगदाणे घेतात. परत अ सॉरी हे काय बोल तिला कोथंबीर, मिरची, शेंगदाणा, आणि अ ते स्वाद येण्यासाठी ते ग्रीन कलर आणि काय तर असतय की आजवेद आजवेद नाही त्याला कायत त्याला काय तर वेगळंच बोलत्यात मला माहित नाही ना मिंट सारखं काम करते बघ ते
काळ मिरची अ ते काळी मिरची
नाय नाय
नमक म्हणल्यास
नाही
त्याला काय तर बोलत्यात मला आठवणा आता ते सगळं मिक्स करून ना, पुदिना पुदिना
पुदिना
हा पुदिना
सगळं मिक्स करून पाणी टाकून अ ती मिक प्रीमिक्स तयार करून घ्यायचं, आणि ते कडई मधे तेल, जिरं, मोहरी आणि ते प्रिमि मिक्स तयार केलेलं ते टाकायच झाली ग्रीन चटणी पण तुम्ही कसं
चटणी मधे पण तुम्ही तडका लावताय?
होय होय चटणीमध्ये तडका लाव म्हणजे आमच्या इकड चटणीमध्ये तडका लावत्यात तुमच्या इकड काय कर
आरे भाय ही हाय की तिकड तडका तिला आमच मध्ये काय करत नाही नुसतं ते आता तू म्हनलीस ना कढीपत सॉरी ते पुदिना तेन टाकून नुसतं बर्फ या फिर असं दही टाक करतात बास झालं. दही? होय दही का म्हणजे आता कवा आपण जेव्हा ग्राईंड करतोय ना मिक्चरमध्ये तरी आता ही चटणी काय होत्या नंतर दो एक दोन दिवसात ते काळी पडत्या बरोबर आ मग त्याला फ्रेश तसच ग्रीन ठेवासाठी काय करायच तुम्ही ग्राईंड करताना कुठलीही चटणी बनवताना ग्राईंड करताना बर्फ टाक. ते जे बर्फ टाकायचे दोन फायदे पहिले ते ग्रीनी चटणी ते ग्रीनीच राहणार ही एक बरोबर आणि ते मिक्चर पण शार्प होत्यात
अच्छा
हा मग हे दोन फायदा हाय आरी नसलं जर तुला अजून चटपट्या ते काय दही तीन खट्ट झालं असतं आता त्याला काय करू शकत आपण काय करू शकत नाही बरोबर तर ते चटणी मधे युज करू शकतीस ती लय खट्टिमिट्टि बनत्या
अचां म्हणजे हेच च्यात म्हणालेस काय अं आपण हेला खायला डीप बन ते किंवा कश्यासाठी तर
होय बरोबर आता ते खट त्या मधी पण अजून एक रेसिपी आहे बघ ते खट्टॆ आता दही आहे ना तेज्या मधी पण तू तडका लावू शकतीस
हा मला माहित आहे अं मिरची लाल मिरची आणि ते एका बाऊल मध्ये तडका की मध्ये आणि ते टाकायचं त्यात मिक्स करायचं खायचं
हा आम्ही मतलब पॅन मध्ये काय करायच आम्ही राई, जिरं, तेन टाकते कडीपत्ता आणि मिर्ची टाकते.
कापून
कापून मिरची टीन टाकून लाल मिरची पावडर पण आम्ही टाकते सोड ते हळद तेन टाकून आणि मीट टाकायच तेवढं टाकून आणि जरा टाकून एकदम मिक्स करून ते पण एक छान भनते बघ खटीमिटी छान चालेल मी ट्राय करेन तुल सांग हो ठीक ते